हॅलो. हा अगदी माझ काम आलंय, अ दुपारी काय तर पण अनेक शून्याच गेलाय, एक कॉल सबमिट झालाय.
झालंय? म ते पाच पूर्ण झाल्यात?
हा, तसं दाखवाले ते आता. बघितलंच नाही दुपारी म्हणजे सकाळी झालाय कालच्या रात्रीला, दुपारी एक झाला वाटतं.
हा‌.
ते शून्य शून्य पडलंय. हा. मग ते तर होत नाही बहुतेक तो आता दुसरा नंबर वरनं करा म्हणतंय आता.
हम्म ते सबमिट केला ना?
झाले ऑलरेडी सबमिट ते.
ते सबमिट करून आणि पाच हेजं येतय ते केलायसा का तसं?
नाही ते नऊच दाखवाल्यात. आपले कालचे पाच आणि आजचे पाच असं दहा दख व्हायला पाहिजे होत नाही. आता ते नऊच दाखवले आणि कॉल पण लागण झालाय, काय माहित?
खाली पूर्ण केला का, सबमिट असं केला का?
होय ते केलंय की मगाशी. अगं तुझा कॉल झाल्यावर चेक करतेय आणि बघून तुला मेसेज टाकते स्क्रीनशॉट.
हम्म बरं बरं. जेवलो, भांडी बाहेर घेतल्यात भांडी घासाय लागलोय.
अ हा.
अजून मिस्टर दादा जेवायचेत. त्यांच लॅपटॉपवर काम चालु आहे.
लॅपटॉप लॅपटॉप वर कसलं काम
हम्म दादा नाही नाही, हेनी हेनी हे तो दादा. हेनी नाही हेनी हा दिर.
हा हा धाकटे आहेत ना तुला पण दीर.
कम टेक स भरुन घेतो बीअसची हा. सीए सीएच्या हाताखाली. म्हणजे तेने आजुन शिकत्यात. त्रने एक्झाम तीन देणार आहेत पुढं
हा हा हा हा मग तुला ननंद नाहीये का?
नाही नाही.
हम् हम नाही मला पण दीरच हाय धा
हा हा
चुलत नंनद वगैरे असतील की.
हम्म, माझ्या पण चुलत हाइत चार पाच त्या पण जीव लावतात लई खर.
होय होय आपण चांगलाय की सगळे चांगले असतात. नाही नाही व्यायामला गेलाय आजीसोबत
होय आजी व्यायमला जात्या?
नाही जेवल्यावर फिरतेत नाही जरा
ह हा
व्यायाम करूया म्हणतोय
हा हा
म्हणुन गेल्यात
हा जेवल्यावर आम्ही सगळेच थोडा वेळ फिरतोय लगे लगेच झोपत नाही, पाऊस पाऊस तेन काय नाही कालच तेवढा झाला, मगाशी पाच वाजता झोपून उठल तेव्हा असं आभाळ आल्यागत झालत नंतर काय नाय.
हा हा हा.
तिकडं. हॅलो.
हा.
तिकड पाऊस तेन.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
हॅलो.
ह बोल कि. पाऊस पण नाही वातावरण ऊन पण नाही.
हा हा आवाज कट व्हायला लागलाय रेंज नाय काय?
हा पाऊस नाही
हॅलो
हा बोल की बोल कमी जास्त व्हायलागल्या रेंज.
हा हा.
ते होतच अस वाऱ्यामुळ
हा हा बाहेर बसले काय घरी आहे?
घरीचे आहे आत हाय. बाहेर नाही बसत बाई मी कुठ.
हा हा रस्त्याला हाय व्हय?
हा
मुलं लवकर झोपत्यात कि म
नाही झोपलेत कुठं
काय ते?
झोपत नाहीत दहा नंतर एकदा लाईट बंद केली की हाईत हाईत जागी हाईत आजून.
जागी आहेत व्हय टी. व्ही चालू आसल?
हा आता मी लाईट बंद केलो ना दहा ला दहावाजता झोपतोय
हा हा सवय लावल्या ती.
हा
मग ते कसला क्लास लावलाय का त्या अब्याकस?
हा ते गणिताच क्लासेस रूम हाइत नव्ह
नाही काही फी तेन हाय काय ऑनलाईन?
काय म्हणलस
फी तेन हाय का म्हंटल तेला
फी की चार हजार रुपये
हा, हा
गणिताचा असतोय ग स्पेशली
होय होय मग तेला कस जात्यात आता गणित
होय चांगलं चालय की चार्ज होत्यात म्हटलं हुशार होत्यात फास्ट गणित सुटतय तेची टेक्निक वेगळीच असत्या हा त्यासाठी लागलीच ऑनलाईन चालू असतय तूझा मगाशी मेसेज आलेला कणी
हा
तास सुरू होता
हा हा
ती पण ऑनलाईनच असतीया ग दोन वर्ष झालं करुन नाही एक वर्ष झालं हा एक वर्ष झालं मुलगीच होत तीला मुलगी नाही करत
हा तिला पण बसवायचं म सोबत
ती नाही बसत ती लय दंगा करतीया आगाऊपना करतीया
हा हा नाय सवय लागतीया नाय
हा ती नाही बसत तो एकटाच करतो
हा हा मुल एकेककांक्षी हुशार असत्यात पोरं मुली हुशार असत्यात पहिल्यापसनच
हा तिज तिज ती एवढं पायाचं करते एक्स्ट्राच काय सांग सांगायच नाय
हा हा
आता तुझे पाच माझे पाच म्हणजे ह्या नंबरचे त्या नंबरचे झाल्यावर आता दुसऱ्यांना कॉल करायचा काय
हा होय होय म्हणजे माझा नंबर हाय अजून दोन हाय जर तुम्ही करणार असा करा मग
तुझा कुणाचा भैया भावाचा
हा भावाच एक हाय आणि अजून एक हाय मी स्वतःच अकाउंट काढलंय असं म्हणजे माझ स्वतःच तीन हाय दोन हाय मिस्टरांच एक हाय आणि भावाचं एक हाय
हो मग सगळं अकाउंट वर चाललय तुझं
नाय नाय भावाच त्याच ते वापरतोय फक्त त्याच टास्क पूर्ण करायसाठी मी घेतलं होत
मग तुझं दोन का तीन कार्डावर चालु हाय?
दोन. आणि मिस्टरांच तेंच तेंच हाय. मग ते आता कॉलिंगच त्यांनी कोणासोबत बोल बोलणार म्हणून मी त्यात घेतल होत.
हा हा.
असं झालं ते. ते कसं ओळखी पण नाहीत त्यांची. काम
हा हा.
त्यामुळ करतो मुलगा आता. आणि कस आपली ओळखी झाल्यात.
किती अकाउंट होतात?
काय ते? किती पण, किती पण होत्यात, येत्यात भरपूर येत्यात.
होय ना.
हां आता तुम्ही असं कर त्याला बघा हं. हम्मं ते मिस मिस्टरांच्या मोबाईलमध्ये अनेकदा त्यांचं त्यांचं अकाउंट ओपन करा आणि तुमच्या ह्याच्यावरनं नाहीतर, त्यांच्या ह्याच्यावरन असं पाच कॉल करा, तुमच्या तुमच्यातच
त्यांच्या फोन मध्ये पण अकाउंट काढू?
हां तुमचं काढा तुमच्या नावाच असं करा. आता त्यांचं आता त्यांच्या नावाच काढलं तरी चालतय आणि त्यांच्या हॅच्यावरून त्यांना कॉल करायचा. सांगा, नाहीतर तुम्ही तो मोबाईल घ्या तुमचा त्यांना द्या आणि कॉल करून पाच वेळा बोला म्हणजे आपल्या आपल्यात इन्व्हेस्टमेंट होते.
हां हां हा हं.
पहिला नवीन अकाऊंट काढल.
हा हा हा.
आपली ओळख तेवढी सांगायची नाही एवढच.
हां हां, पण आता त्यांचा नंबर चालू केलाय म्हंटल्यावर मग आता, त्यांच्या नंबर वर चालू होतय?
होतय होतय, हाय हेच अकाउंट दिसतय त्या मोबाईलवर हो
दिसतय का?
ते हा
हां हं वक्त होऊ द्या बघूया सांग आहे ना तुझ्याकडं नंबर दुसरा
हाय हाय. तुम्ही कधी करणार आहे सांगा आता? बर बर. झोप.
नाही, आता होईल ना पाच पाच झाली तर आता जरा झोप. ठिक आहे, सगळे पुन्हा लवकर उठाय पाणी पाच वाजता येतं ते आमच्यात
होय का रोज
रोज पाच वाजता येते पाणी काय काम नग पाण्यासाठी त उटायच हम्म. बस पहिल्यादा आमच्याकडेच येत. ते मग पाच साडेपाच ला जरा दुसऱ्या गल्लीतेत ते वरती ईकड मासं फिरतील.
कृष्णा नदीच
व्हय इकडं वारणा नदी आय.
वारणा हाय व्हय. आम्हाला कृष्णा हाय.
नाय वारणा नदी हाय.
हा हा.
आता दहा दहा झाल्याच तुझे दहा माझे
हा हा चालतंय चालतंय की, झाले का?
हेव हेवर माझ्या लक्षातच आलं नाय ग मी एकच नंबर चालू लाग गप बसते ना.
हा ह मी पण नव्हतं माझ्या पण धेनात. तरी पण हेनच्या मोबाईलवर ओ मी केलं हेनच्या मोबाईलवर होत तेनी पन मधी विचारल होत हे वर्षाला चालतय का आपल्या मोबाईलला घ्यायला चालतय म्हणल्यावर म मी माझ्या मोबाईल मध्ये घीतलं
हा हा हा हा
टास्क मला ही आता परवा लॉग इन केले लॉगिन केलं तसं दुसऱ्या दिवशी लगी टास्क काला हेला अस झाल मग
मग आता उद्या सकाळी बघते त्यांच्या फोन मध्ये येतय का
हा
मग बघायच तुला सांगते मी मगलस सांग ते कसं कसं करायच ठेवू हा